हॅलो सीताई, गुडमॉर्निंग.
मॉर्निंग.
हा किती छान वाटलं, सकाळ सकाळी तुम्ही कॉल केला थोडसं फ्रिच बसले होते आणि हवापण चांगली चाललीय गॅलरीमध्ये आणि थोडं वातावरण बरे आहे आज. नॉर्मल आहे. सकाळचं वातावरण जरा उष्ण आणि दमट वातावरण आहे ते जसं वातावरण चांगलं असतं. हो फ्रेश असतं आणि थोडस बरं वाटत हवेला. हम्मं.
पण मग मूड असतो बऱ्यापैकी-
हो हो. आणि अ सकाळची होतात पण पटपट असं काही नाही आहे. आपण आता गावाकडे पटापट काम पण होऊन जातात आणि सकाळच हवामान फ्रेश असतं जरा बाहेर बसलं ह बरं वाटत जरा-
हो खूप भारी तस काय खूप हव असते.
आहे ना ते काय झालं थोडसं एक मॅटर होत म्हणजे कौटुंबिक मॅटर होत आणि आमच्या जवळच झालं आणि काय झालं त्या मुल आपली मुलगी जी आहे ती खूप लांबची मुलगी आहे आणि म्हणजे लातूररूस मला बादची मुलगी आणि तिच काय इक- त्या पुणा साईड ला वगैरे. ते मुंबई. आता काय करतात मुली आ लातूर उस्मानाबाद, मराठवाडा इकडच्या मुली काय करतात? हा तिकडची परिस्थिती थोडीशी नाही का नाजूक अस
हो पण नाजूक असते बरोबर
हो शिक्षण घेतल्याच्या नंतर मग ते इ कडे येतात. पुणा- मुंबई सारख्या ठिकाणी सिटीच्या ठिकाणी त्यांना असं वाटतं तकी आहे. आणि आपली कामधंदी लागतील आणि पैसा कमी पण होईल आणि शेवटी नाही का गावाकडच्यांना वाटतं की शहरी पुण्याला मुंबईला म्हण
हो दोन कोणाला पण
क्शन होत म्हणजे हे होऊन जातं त्यांच आणि मग मग त्या मुली इकड आले की इकडे ते कोणाच्या तरी प्रेमात जाळ्यात पडणे कुणाच्या तरी त्या पण मोहात मोहात पडून जातात त्या आणि मग त्या मोहात पडल्या की आता मुलांना पण सध्याची स्थिती तर तुम्हाला माहिती आहे लग्नाच्या विषयी मुलांना मुली भेटत नाही, त्यांची शिक्षण कमी पडतात काहीतरी प्रॉब्लेम होतात काही तरी एकतर त्यांच घर -दार व्यवस्थित नसत. घरी सेटल पूर्ण सेटल झालेले नसतात आणि त्यांना काही फक्त बायको हवी असते आणि मग ते पण त्यांची घरची पण मंजुरी देतात लग्न करण्यासाठी बाबा तू कोणती पण वय होत चालत कोणती पण आणि घ आप... ल्या जातीची नाही भेटली तर बाहेरची जात.. तीची आण कोणती पण आणि आपण आता हे तर धरायचंच नाही जात कोणती आणि काय, मानव ही एकच जात स्त्री स्त्री आणि पुरुष एवढंच आहे याच्यामध्ये आणि सर्व धर्म सह समभाव सगळे जरी जात कुठेही नाहीये पण ही माणसांनी वाटलेली जाता आहे. पण काय होत तरी सुद्धा आपला समाज आपली नातेवाईक याच्यामध्ये खूप फरक पडतो खूप फरक आहे आणि आपण काय होत माहिती आहे का लग्न ही अशी ही गोष्ट आहे. अ जी समाजाम समाजामध्ये केली नातेवाईकामध्ये केली ना तर त्याला आधार असतो त्याला कुठेतरी नाही का म्हणजे पाया असतो जस आपण घर बांधताने घर बांधतानी कॉलम घेतो. तर तो पक्का पाया झाला मजबूत. झाला आणि सपोज ज ह हे आता हे लो मॅरेज म्हणजे हे जमिनी वगैरे झाले.
हो..
डायरेक्ट भिंती बांधून सुरुवात म्हणजे पायाच नाही याला.
नाही सवय बरोबर.
जमिनीवर घर बांधल्यामुळ ते कधी कोसळन त्याची गॅरंटी नसते.
चार्ट.
आणि मुलींना त्या मोहामध्ये काहीही कळत नाही. आणि काय होत, जवळ जवळ आता हे पाहतोय आपण अ म्हणजे नाही का होय. अ बघा तुम्ही, कि लव्ह मॅरेज करणाऱ्या मुलींना जोपर्यंत ती करत नाही लग्न त्या मुलाबरोबर प्रेमामध्ये अस फिरती तिच्या हौसामवसा तो मुलगा सगळ करतो पण लग्न झाल्यांच्यानंतर, तर हे सगळं बंद होत. या हो आणि मग नको वाटतात, या गोष्टी कि तिने खर्च चं नाही केला पाहिजेन. तिने आपल्या शब्दात राहिलं पाहिजेन तिने अ.. हे हीलडॅन.
हो मुलांच्या पण अपेक्षा खूप राहता. मुलीची पण अपेक्षा राहते मुलगा आधी खूप सांगतो तिला आपण असं करू. तसं करू? तू जॉब वैगरे लग्न करत असे परेनच बोलत आहेस तू. कून घ्या तुम्ही. लग्न झाल्यावरती ना खूप प्रॉब्लेम येतों. त्या लाईफशी त्यांना.. खूप फेस कराव लागत मग, मग त्यांच्या मध्ये ते भांडण होणं वाद, वाढणं.. हा प्रकार ब ही खूप जास्त वाढत. तो मुलांना, मुलींनं मध्ये. म मुलगा कसा फक्त त्याची गरज असते. चं लग्न करायचे आहे. मला मुलगी भेटत नाही बुआ. जावंदे कसं, हो म्हन भेटून जाऊ. पन मुलीची अपेक्षा काय असते, ल लग्न करून कां होईना दुस ऱ्या सोबत कसा भेटो कसा नाह याचा ठेकस संग बी लग्न करून माझं आयुष्य जाईल बुआ चांगल असं मुलीचं स्वप्न असत. पण मग तिला ते स्वप्न हा तिला ते होत नाही.
नाही होत. वाद आणि सगळ्यात जास्त लव्ह मॅरेजमध्ये खूप वाद वाढतात.
हो हो नाही ते स एखांद टिकतं हो जास्त नाय टिकतं
की म्हणायची त्या ते नशीबवान म्हणायचेत. दहा जण नशीबवान असतात. ते एकमेकांवर खरंच, ते एकमेकांवर खरंच प्रेम करतात. आणि ते निभव तात पण निभवण फार गरजेचं अस
हो निभवणं खूप गरजेचं असत. किती अडचण असो, काही असो
कोन देतो चार माणसांमध्ये समाजामध्ये लग्न करून देत तो त्या मुली पाहा त्यांनाही प्रॉब्लेम खूप अस तत. त्यांना खूप खूप अडचणी असतात. खूप कोणत्या कोणत्या अडचणीमधून जावं लागत नाही असं काही होत नाही. पण त्या सगळ्या, त्या अड नेला तो मन जे सामोरे जातात उभ्या राहतात. नवऱ्याच्या पाठी माग खंबीरपणे रात तात आणि लव्ह मॅरेज करणाऱ्या मुलींचं पण इथे पण चूक त काय होतं त्या काय म्हणतात मी तुझ्या सो सगळं होत म्हणून मी तुझ्याशी लग्न केल. आता मी करणार नाय मला हे पहिजे मला ते पाहिजेल मंग तिथ त्या मुलाच्या अपेक्षा तिच्याकडून खूप अस जसं अ समाजामध्ये लग्न केल्याच्या नंतर जशी मुलगी वागते तशी त्याच्याकडनं अपेक्षा अस आणि ती तिद होत नाही आणि मंग तिला मार हान आणि मंग ती बी खूप बला जात तो तेज भांडण वर भांडण वगैरे आता ती मुलींनी केलेलं असतं लव्ह मरेज आईवडलांच्या मना च्या विरहित केलेलं असत काही काही आई वडील सग पण करतात. पण सपोर्ट जरी केला की हा ठीक आहे. पण काय अस तो समाज हो. खूप महत्त्वाचा असतो. आणि अशा मुलीं जेव्हा भांडण वगैरे काही तरी चालतं तेव्हा ते शेजऱ्या पाजाऱ्यांना जरी कळालं. की ह्या मुलीला मारहाण होते. ह्या मुलीला त्रास होतो. पण ते बोलू शकत नाही. काही कारण की तिने आवजत केला नसतो. त्या गोष्टीवर कार की ति तिला सुकू समजून जाते. की मी याच्या पाठी माग आली आता मी कुणाला सांगो.
नाही सांगतोय काही ना तरी मुलींचा आईवडिलांचा सपोर्ट असतो काही ना आईवडिलांचा पण सपोर्ट नसतो. त्यांच्या कसच बेटकारार होत.
हा हा हा हो ना आणि म्हणजे ते तसा प्रॉब्लेम असतो. आणि तर मग ते भांडण म कोला गेलं. की ती म्हणजे ती घरची पण नाही. रहदार पण नाही राह नवऱ्याला पण काही बोलू शकत नाही. आई वडिलांना सांगितलं तर आई वडील काय म्हणतात. बाई तू ज्या घरी तू तूझ्या मनानी के आमच्या मनाने केला आम्ही त्या बोलू शकलो. तू जर पण तू जे तुझ्या मनाने केलंय. तर तू नाही आणि आणि काय होत मुलगी जर ती सोडून त्या घरी राहिली माहेरी गेली. तर काय परत. समाजाच्या अनेक प्रश्नाला सामोरे जावं लागत. त्या आई वडिलांना म्हणजे त्या मुलीनी केली त्या मुलीनी केलेली चुकी त्या आईवडिलांना फेडावी लागते अक्षरशः म्हणजे एक तर त्या आई नऊ महिने पोटात ठेवायचं तो त्रास सहन करायचा तोच त्रास सहन करायचा तिला जन्म देताना एवढ्यावेत ह हा हो
ती नऊ महिने जपायच परत तिला लहानसं मोठं करायचं तिच्यासाठी सगळे स्व
सगळं करायचं आणि तुम्ही सांगा बरं तुम्ही सांगा एवढ्या वेदना होऊन जेव्हा त्या म्हणजे एवढं वे होन चोवीस त तेच्यात वेदना करत ती बाई तिला जन्म देती जन्म देती त्या वेदना सगळ्या विसरून जात स्त्रीही मुलाला जन्म दिल्याच्या नंतर तिला किती आनंद होतो म्हणजे ती एवढ्या नऊ महिने वेदना घेतलेल्या ठचाळीस वेदना किती म्हणजे त म च्या दारात जाऊन ती पुन्हा येते पण ती एका आपल्या मुलीसाठी मुलासाठी ती आपला त्याच्या चेहरा बघितल्या बघितल्या तो वेदना मग हे मुलं आणि मुली का समजून घेत नाही की आपल्या आई वडिलांनी जो केलेय, ते दुसरं कोण कसं करण? आपल्या आज जे आपण करणार आहोत त्याला विश्वासात आपण आई वडिलांना आपल्या आई वडिलांना विश्वासात घेतलं पाहिजेल पुढे काहीही तोटे झाले
हो आई वडिलांना जर सांगून जर केलं, त्यांना पण कळत ना ओ निर्णय आपल्या मुलीला हा मुलगा योग्य ये त का नाही म्हणनार? पण आजकालच्या मुली कस त्यांच्या मनानेच निर्णय घेणार त्यांच स्वतःच नाही आम्हाला आमचं कळतं बुवा आम्ही आमच्या मतावर ठाम आहे. तुम्हाला काय गरज आहे आमच्या लाईफ मधी इंटरफीयर करणारे असे पण मुलं मुली आहे आईवडील
हो उलट बोलतात म्हणजे ते विचारच करत नाही आपल्याला वाढवतना यांना काही त्रास झाला आहेच का नाही झाला हे हे मुलांना हि तुम्हाला सांगू का आजकालच्या मुलांची मानसिकताच नाही ओ ही.
नाही ना
आजकालच्या मुलांची माणस नाहीये म्हंजे जे अ विचार क विचार करावा लागतो की
स्तिथी नाहीओ मुलांची आजकाल एक शब्द बोललं तरी ते कि शब्दांचं लेक्चर होतं अ एवढी का म्हंजे जनरल परिस्थिती आ तशी चालूय.
आसं आसंच चाललंय सगळ्या मुलांच.
होय खूप आवघड
खूप खूप समाजाच आणि मुला मुलींचा जर विचार केला ना तर, खूप अवघड आहे. हम्म चला आता आपण अ थो थांबूयात. थोडं. आणि नंतर बोलूया ओके बाय.
बाय.